जेवलात. हा हा. मी आता जास्ट केलं मी पण.
हा. आज कस काय सुट्टी?
आज रामनवमीची सुट्टी.
हां हां.
हा आ म्हणून आज सुट्टी आम्हाला आज रामनवमीची्.
कॉलेज ला पण द्यायलेत.
अ.
कॉलेजला पण सुट्टी द्यायलेत का म्हणलं?
हा रावनवमीची आस्तीनं सुट्टी आता सगळीकडं, कारण इथं श्रीराम चौकात म गर्दी असणार ट्रॅफिक होणार मग ते त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला सुट्टीच देऊन टाकली.
हुं बरं बरं घ्या, जाऊ दे. आता आज काय गुरुवार उद्याच एकच दिवस परत शनिवार रईवार सुट्टी
हं, तुमचा आवाज लय कमी येतायवो.
आहो घरात तसाच प्रॉब्लेमाय रेंजचा, येतोय का आता?
आता येतोय, हा बसले होते बघा काॅ कॉलेजचं काम करत.
अच्छा घरी पण द्याय लागलेत का काम?
आवो ते युनिव्हर्सिटीच असतंय ना प्रोपाईला अपडेट करा म्हणून
हां हं.
मग ते करावं लागतयं त्याच काम दिले होते आम्हाला ह्यानी
कोणाची प्रोफाईल अपडेट करायची.
म्हणजे युनिव्हर्सिटीच प्रोफाईल असतयं आम्हाला एक आमच्यासाठी एक आयडी दिलेला असतयं ना त्यांनी म्हणजे बेसि शेवटी आयडी म्हणून असं असतयं मग ते आयडी आपण अपडेट कराय सगळं डॉक्युमेंल सगळे फोटो, काय काय काय काय लागतयं सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या असतात त्याच्यामध्ये मग ते मी सकाळी दहा वाजल्यापासनं करते अजून झालं नाही माझं कामं ती त्यांना प्रॉपर मशीन मधलं स्कॅन केलेलं डॉक्युमेंट पाहिजेयं. मग ते अशे डॉक्युमेंट घेत नाहीत.
मग आता नेट कॅफेला जायचं काय?
प्रॉपर पूर्ण लागतं त्यांना सगळ्या गोष्टी, म आता काय येत उद्याशला कॉलेजमध्ये करेन जाऊन आता आता काय होईल तेवढं केलं. एक झालंय फक्त आता, हम्म तेवढं झालंय हे म ग आता उद्या कॉलेजमध्ये गेल्या गेल्या करते.
तुम्ही
आओ काय झालंय झोपताय कामं दुनियाची आहे ती मला उठल्यात असं हम् हम् लई झोप लागायची आतां जॉब असली ना झोप बीब काय नसते.
ते हाय सोडा कमावाय लागली की माणसाला सुचत नाही. झोपेत पण दिसतयं का काय?
जस जसं डेट जवळ येइल एक तारीख तसं तसं आळस कमी होत जातयं.
होय होय आलय येतय येतय आता चार झाडे साठवून ठेवा आपलं तर ते
कुठलं साचून ठेवताय काय, हां सेविंग हो राहत नसतो कधी
हम्म ते तर आहे सोडा सगळा खर्च वाढत हो त्याच्या
हो खर्च लयं असतोय. आता लग्न जवळ आलेत, लग्नाचा खर्च वेगळा. बऱ्याच गोष्टी हा आपणच सगळं करायचयं.
का बरं.
दुसरं कोणी नाही करणार आपणच सगळ्या गोष्टी करायच्या असतात हं मोठे मोठे म्हणले की आपण करायचं.
अ अवघड हाय.
मग काय तरं.
बाकी अजून, झोपलं ती आता झोपण एक तास झाला आता लोकं झोपायच्या टाईमिंगला उठून बसता येते. मग काय त्यावेळेस नसतयं झोपतं येत.
हां.
आता त्याला सगळं हाताने दार उघडायला कड्या वगैरे उघडायला येतात लावायला येतात तेच काम चालू असं
आ हो ते एक त्याच्या आता ऍक्टिव झालाय तो.
भरपूर काय विचारायचं नाही आधी बरं होतं दुपट्यात होतं ति गप्प पडत होत.
मग कायतरं ओरडत बसायचं एका ठिकाणी बसून.
आतां तर काही कमी वेळा असं ओरडायला लागलं की शिराच दिसत्यात. ते आरडतय घशांच य एवढं वरडतय.
चिडतय लई.
लई चिडक हाय. अजून पण हाय ते तेवढं कमी झालं नाही बघा चिडायच. ते अजून आहेच त्याच
ते स्वभाव तसं झालेला आहे हो तेला
स्वतः मारून घ्यायचं कमी केलंय तेवढं
नशीब तेवढं तर हाय. राग सहन होत नाही ओ आताच्या लेकरांना
गप्प व्हायचं होतं ना ते पण बंद झालं आता. लईच कधी तर असं लईच चिडला ना तर होतय पण आधी कस सारखं ते आणि मारून घ्यायचं कमी केलाय. आता लोकांलाच मारतोय त्यो
ह हा हा...
स्वतःला मारून घेत नाही आता.
बरंय की, जाऊ दे... स्वतःला तरी काय हानी पोचवत नाही.
डाव्या हाताने सपा सप देतय दुसऱ्याना
अहो ते सायंटिफिक रिझनच आहे हो ते लेकरांच्या पाठीमाग
हम्म...
डॉक्टर म्हणत्यात अशा लेकरांना सहन होत नाही. त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या पाहिजे असतात नाही मिळल की मग ते लई एकदम चिडतात. हळूहळू चिडत नाही. एकदम शंभर
हम्म... चिडतोय. तो तेवढं हाय, काय घ्यायच करत नाही.
चिडत्यात नुसते.
डावा उजवा कमीच वापरतोय हात आणि पाय पण जास्त वापरत नाही कधी
डावाच लई आहे वापर असेल ना जास्त, ते त्याची परंपरा जपत आलेली बाबाची त्यजी.
आपण उजव्या हातानी खा म्हणल ना इकडचं ते हातानी खातय इकडचं दोन मिनिटं खातंय काय आपण सांगितल्यावर उजव्या हातानी खा. त्याचा मेंदू काम करत नाही त्याला अस वाटलं लक्षात येत नाही त्याच्या परत ते डाव्या हाताकडेच जाते.
त्याचं कम्युनिकेशन डाव्या जास्त आहे ओ मेंदू सोबत
हा उजवन आहे. पायाचं पण नाही. चढताना पण मी लईदा सांगावं लागतय रमा उजवा पाय वापर उजवा पाय पायला पण जरते हा. उजवा कमीच वापरतोय पण
वेगळच झालेले
मा पण. सांगितल ना मग तेवढं करते. आता त्याला असं बॅलन्स होत नाही मग तस भीती वाटते त्याला डाव्या पायाने कॉन्फिडनसन चढतय, उठतय उजवा टाक म्हणलं की, ह उजवा टाक म्हणल की, मग असं धरायला बघते आपल्याला बाहेर उतरताना
इथेच आहे खर खतरनाक आहे. जेवला काय नाही तुम्ही?
जेवण झालं आताच जेवण करून बसलेलोय आता म्हनलं झोपल्या हात तोपर्यंत झोपून घ्यायच. मग काम चालू करायचं.
हा हा ह मला पण आहेत भरपूर हम्म...
आज काय घरावर असणार मग काय सुट्टी.
नाही काहीच नाही केलं सांगते काय मी दहा वाजता वगैरे असं उठून आवरतच बसले हे. कॉलेजचा फोन आला ते हेच करत बसले मग. हम्म जेवन काय आत्ता जस्ट जेवले म्हणल तुम्हाला फोन कराव.
उशिर झालाय की आव.
लई उशीर झालाय आज.
हम्म, मग आता झोपायचं कधी आणि उठायचं कधी.
नाही आता झोपते कुठं आता झाले कि तीन वाजून गेले.
हम्म तसच की मग आनी आज झोपल की मग उद्या झोप येते.
उदम नाही आम्हाला असं पण कॉलेजमध्ये लई झोपा लागत्यात आव.
घरातच नाही.
पण प पोर आहेत ना आता कॉलेज मध्ये. आता पोरं गेली ना आता एप्रिलमध्ये पोर नसतात कसलीच.
हम्म हम्.
तवा लई बोर होतेय रिकाम रिकाम डिपार्टमेंट दिसते मग मुलं नसले कि मग करमतच नाही. ते अॅटलिस्ट असत्यात. तरी चिव चुचू करायला येत्यात तरी बोलायला प्रश्न प्रश्न विचारायला त्यांचे. आता मग एप्रिल मध्ये. कोण नसते एप्रिल मे जून तीन महिने पोरच नसत्यात.
नसतं मागच्या आता एक वर्ष होईल कि तुम्हाला लागून हाय ना.
हा एक वर्ष होत आता.
मे मध्ये ना?
मे मध्ये नाही जुलै मध्ये.
जुलै मध्ये हम्म.
जुलै मध्ये होते एक वर्ष एक जुलैपासून पोरांचं कॉलेज चालूय.
हम्म तेव्हाच लागले होते होय.
वीस मे पासून एक्झाम आहेत त्यांच्या.
हम्म हम्म.
मग एक महिना भर सुट्टी असते त्यांना.
तुम्हांला पण द्याचं काय करायचं कॉलेज मधे जा
नंतर मला पुढच्या वर्षी भेटेल ना आता आठ -आठ दिवसाची मिळते आम्हांला
एक वर्ष अजून कंम्प्लीट झाल्यावर व्हय?
हं एक वर्ष झाले कि मग वॅकेशन मिळत असतेय
हं
हं तोपर्यंत कामं करायची मस्त फुकटची जाऊन.
हा
मग काय घेतलं का नाही सोनालीला ऍडमिशन घेतलं ना म्हणजे तुमच नंदनं
कुठं?
आता लास्ट इअरलाच आहे ना तिनं
नाही नाही अजून फर्स्ट इयर संपतेय आता मे मध्ये.
फर्स्ट इयर हो त्यांचं पण एक्झाम असेलच की मे मध्येच असते सगळ्यांची.
हाय हाय ते झालं कि मग अ ज्यूटमध्ये पुढचं सेवेच वर्ष चालू आहे मग काय सहा महिनेच की प्रोजेक्ट झाले की परत मग काय
प्रोजेक्ट झाले की काही नसतंय आता त्यांना सेकंड इयरला तरी इन्ट्रांशिपच असते जास्त करून.
लास्ट ईयर इंटरनशिप इज लास्ट सेमिस्टर
हम्म इटरनशिप का सहा महिने इंटरनशिप असते त्यांना
हा लास्ट इयरचं मग काय जॉब असल्यासारखंच आहे ते काय इंटर्नशिप झाले की परत आणि काय तर करून लावायचं.
परत काय एखादा कोर्स केला तर पण होऊन जातं.
हा पुण्यात बघायचं कायतर जुगाड करून लावायचं कुठं तरी
हम्म मग काय
हा अजून अहो माझ्या मैत्रिणीनं परवाच लग्नाचे शॉपिंग केल्या तिच्या दिराचं लग्न आहे मे मध्ये गावात चिंचवड मध्ये केले ए चिंचवड नाही सॉरी तुळशी बागेच्या तिकडच्या मुळचद ला केली आहे बघा चांगलं घेतलीय साडी हो फोटो पाठवायला लावतो तुम्हांला
हो म्हणजे स्वस्त असेल तर बघू मी तिथूनच घेईन मग हम्म हम्म
तिथनंच रविवार पेठेतनं वगैरे घेतली तिने तिने पाच सहा साड्या घेतल्या.
अच्छा मग स्वस्त असेल तर घेऊन टाकीन मी तिथंच.
एक टिशू सिल्कची घेतलीय, पैठणी घेतलीय. नऊवारी घेतली आहे आणि वर्कची घेतलीय. हा ते काय त्यांचं सकाळच्या विधीला नऊवारी
हा हा म्हणजे नवरीचेच घेतले का तिकडे?
नवरीचे पण घेतले आणि तीनं स्वतःलाच तेवढे घेतलेत. घागरा घेतलाय रिसेप्शन ला तिन असं सात-आठ धनश्रीला फोन केलता ना धनश्रीनेच की
अच्छा तिनेच का हम्म हम्म
हा तिच्या पण लग्न मे मध्ये तिनी परवा तिकडनं येऊन घेऊन गेली आहे बघा शॉपींग गं करून चांगलंय म्हणे मुळचंदनी सिटतल्या
ह बघूया की मुळचंदध्ये हो मुळचंदध्ये चांगल्या आहेत साड्या.
इथल्यापेक्षा सिटीतल सिटीतल जाऊन बघून या आणि ज्वेलरी वगैरे पण चांगली भेटली म्हणतं होती. हो मुळचद रविवारपेठ मध्ये आहे. तिने दुकानाचं नाव पण आहे बघा तिच्याकडे ती म्हणतं होती स्वस्त आहे तिथं मग.
हा ह हा चालतंय की बघून येईन चालतंय.
आवडलं तर घेऊन टाक हा हा चालतंय.